काय चालू ये?
काय नाही रूम वर हाय.
रुम वर हाय का? आला तु.
आं.
आला रूमवर?
हां रूमवर हाय ना.
कवाशीक आला?
हम् काय सात वाजता आलतो कंपनीतून
खाजा
हुउ.
काय होतं मग आज काम?
काम काय नाही तेचस त्यात म्हणजे आता पंच पॉईंट वगैरे झाले होते काही
हा.
आणि नंतर कस्टमरला ते क्रेन वगैर धडकली होती जरा
हा.
तर... तेच कसं काय धडकली काय ते... एक्सप्लेन वगैरे करावं लागलं दरसक
म्हणजे... हा तुमचा डिफेक्ट होता का?
हा... तो एक... एक जण... येल होता ड्राईव्हवाला.
हा.
त्यांनं ते जरा रिकामं काम करून ठेवलं होतं.. म्हणजे चुकीचे पॅरामीटर भरले होते ड्राईव्ह मध्ये
मी हिथ थांबतो खाली... म्हणजे काय केेलतं... काय केेलतं?
म्हणजे काय राहतं... आता मो... क्रेन चालायला मोटर राहती... बरोबर आता पाण्याचं जर पंप चालवायचा असल... तर त्याला स्टार्टर राहतं ते
हां.
हा... आता इथं ते स्टार्टर नाई... इथं एक डिव्हाइस राहतं मोठं
हा.
ते काय करतं.. त्या मोटरला कमी स्पीडमधी.. जास्त स्पीडमधी
हा... कमी स्पीड ऍडजस्ट... म्हणजे आपलं फॅनच्या रेग्युलेटर सारखं
रेग्युलेटर सारखं... पण ते मोठं डिवाइस राहतं... त्याच्यामध्ये भरपूर काई काम केल्या जात्या.
स्पीड अऍडजस्ट... अन इस... बरच यंत राहतं बरं का
हा... पॅनलमध्ये तो म्हणजे... एखाद दिवशी जर समजा कंपनीत काही पॅनल खोलला असेल तर लक्षात येईल ते
हा हा.
हू. तर ते राहतं... तर ते त्यानं चुकीचे पॅरामीटर टाकून ठेवलेत त्याच्यात
आन तो तुमच्या वाला होता की दुसरा होता?
दुसरा होता... म्हणजे जसं आम्ही सर्व्हस देतोय... तसच तो पण सर्व्हिसवालाच होता.
हा.
हं... तो पॅरामीटर टाकून चालल्या गेला अन आज ते धडकलं जाऊन.
म्हणज ते पॅरामीटर टाकलं पण कामच नव्हतं होईल का त्याच्यावर?
नंतर टेस्टिंगच नव्हती झाली काहीच.
हा... डायरेक्ट आज झाली तर, जाऊन धडकलं. हा म्हणजे... त्याला डारेक्शनच चुकीचं दिलं गेलं ना
हा मग तेच ना... त्याच्यानंतर ट्रायलच नाई झाली ना... नाई ना पण त्याची चुकी सापडली पण ना
हा हा.
हम्म... त्याचे जे चुकीचे पॅरामीटर होते ते.. व्यवस्थित केलं तर ते होऊन गेलं चालू व्यवस्थित.
हा... मग ते व्यवस्थित तुम्ही केले?
आम्ही केले ते.
हा... म्हणजे दुसऱ्याची चूक... तुम्हाला मेंटेन करीत बसावी लागली.
हा... तेच ना मग. मग तेच कस्टमरला ते समजून सांगण्यात आणि त्याच्यातच टाईम गेला सगळा आमचा
एक्सप्लेनेशन मध्ये.. हिंदी असल ना?
हा हिंदीच... पण मग ते का व्हय ना... पण मग इडं... आमच्या डोक्याला ताण झाला ना तेच ना मग
ते हे आल्ते, बर का आज गावात
हा... वाहिनीनं फोटो टाकला होता माझा.
हा... तुझा आवाज येईना? नाही नाही म्हणजे मी माग तात्या बोलते त्यावेळेस पाठवलं होत ना.
हां
नाही ते गो डायरेटात तिच्या वडिलाला बी माहिते.
हां
अ त्यांना काय हे केलं एकतर ते आ ते जमिनीवरच आढले.
हां
पण त्याच्यानंतर काय म्हणे. का आम्ही देतो म्हणे मुलगी पण मग आम्हाला दुसरी पाहून द्या.
एकाच होईल अजून बाकी आहे ना.
हा अजून दोन आहे ना
हां
हम्म मग तेच तर विषय मग आता त्याच्यासाठी कोडून पाहवा
मला तर वाटतं तात्या भाऊन मी दुकानात आमचं दुकानातच बोलण झालं या विषयी ना.
हम्म.
या आमच्याकड दुसरी असती तर मग तुम्हाला आम्ही हि दुसरी कायला दाखवित बसलो असतो हि कायला येत बसलो असतो म्हणल तुमच्याकड.
तेच न मग, हम्म
आज येरा धोंडा हो वैजापूरला हां चल मी करतो फोन सतीश नवलेला.
बरं बरं बरं चालतय.
इथ घ्याना ना. आना वळऊन मी आलो लगेच. ते पट्टा टाकायचा होता ना?
पट्टा हा.
हां हा मग ते ताडपत्री याच काढेल. चांगाला तो आला घेऊन हा तिथं उतरून उतरून ठेवतो फक्त.
हा हा हा.
उद्या सकाळी पण येईन त्याच्या सावडीन घेईल टाकून हात थोडी बॉम्बे बोल्ट द्या आनुन घेऊन.
हा हा म्हणजे तो टाकून पण देणार ये का?
टाकून देणारय ना तो.
हा मगं काय वांद नाही मग ते बरं झालं.
तिथे आपली वर जायची परिस्थिती नाही. पुन्हा ह्याला त्याला म्हणलं वाटत बसा पुन्हा. मंग आता आलाच तर, हां.
कोणाला पाठवीत बसता मग त्याच्यापेक्षा घ्या त्याच्याकडूनच करून.
तेस ना मग आता त्यांना आयड्या राहती त्यांची पुन्हा. हम्म.
बरय बरय.
चालेल मंग करतो फोन नंतर.
हां ठीकय ठीकय.